हॅलो
हा
हा येतो का आवाज माझा येतोय ना ह काय म्हणता कशे आहात
एकदम मजेत
पाऊस वगैरे आहे का तुमच्याकडे
नाही ना आज काही एवढा पडला नाही आता पण थोडासा थोडासाच होता
तो एक म्हणजे पासून आज हो हो
हा हा हा
आज तर पत आज म्हणजे मुलांनाच शाळेला आता थोडाच मध्ये दोन तईक घेतलेला आता परत चा झालाय एवढा पाऊस पडत शर हम् तुमच्याकडे पाऊस खूप असतो कोकणामध्ये हम्म
ह निरोबर
त्याचा वारा पाऊस एकदमच आहे हो
हो ना
हम्म खूप आहे दोरच हा आणि कोकणामध्ये कसं आमच्याकडे खूप पाऊस असतोच मंडे मोस्ट लाक
हा म्हणजे आधीपासूनच का आता मी म्हणजे जून पूर्ण गेला का तो पावसाचा
नाही नाही नाही आत्ताच चालू झालंय ना आता नाही नाही आत्ताच चालला त्या आधी एक मास होता ना त्याच्यामुळे कसं थोडं लांबणीवरतीच पडला त्याच्यामुळे पाऊस लेट झाला हो यावर्षी असं आला हम्म
तेच नाही असं मागच्या वर्षी तर मे मध्ये तर पाऊस पिऊन गेलाता मागच्या वर्षी
हो हो हो हो
काय वातावरणाच
अ तांत या वर्षी ना अधिक मास तेडचा महिना हा त्याच्यामुळे तो पाऊस लांबणीवरती गेला हा अध म ल्यामुळे अस ते मुलांच्या शाळा पण चालू झाल्या बाकी काही नाही ते चालू झालं हो
खरं धावपळ सुरू झाली आता
धावपळ हो
तेठीक
ते करा हो ते आहे हो हो पंधरा तारखेपासून हो हो सीबीएसईवाल्याच्या लवकर चालू झाल्या स्टेट बोर्डवाल्यांच्या अ पंधरा तारखेला चालू झाल्या. असं, हम्म हा. हा बोर्ड स्टेट ब बोर्ड वेगळा वगैरे असेल तर त्या प्रमाणे होतं.
हम्म, नाही तरी सी बी एस सी चा लवकरच एक महिना सुरू होऊन जात ना, नंतर मध्ये सुट्ट्या देता ते.
सुट्ट्या देतात हो हो हो, पूर्ण एप्रिल महिना स्कूल असतं.
हम्म, पूर्ण एप्रिल महिना असतं त्यांचं.
हो हो, आणि आता लगेच जुलैमध्ये अ फर्स्ट युनिट ते स् चालू होते लगेच त्यांची. असा हम्म.
मुलांना कंटाळा येतो, पण नाही का असं बिझी जास्त
बीजी बीजी हो हो हो, त्यांना पूर्ण असं, हो. आणि आजकाल सगळे मोस्टली इंग्लिश मिडियमलाच टाकतात. कारण पुढच्या दृष्टीकोनात न इंग्लिश मिडियमच जास्त बेटर वाटतं सगळ्यांना असं झालंय आता ते.
तसं काही नाही ओ ताई, असं म्हणजे
हो.
मराठी मीडियम मध्ये शिकलेला सुद्धा आता आय पी एस अधिकारी आहेत.
झालेत हो हो हो हो हो. हो ते आहेच, पण आता असं नवीन आई वडिलांना आत्ताच्या आई आईवडीला ना‌ कसं ते इंग्लिश मिडीयम जास्त हे वाटतं म्हणजे सुरक्षित वाटतं असं. मग अभ्यास करणारा मुलगा कसं मराठी मिडीयम मध्ये पण अभ्यास करून पुढे जाऊ शक असं, असंय हम्म.
त्याच्यामुळे मुलांचे ही होऊन जातं सगळं धावप
धावपळ हो हो, अन त्याच्यासोबत आईवडिलांची पण.
हा म आया सगळे प्रोजेक्ट वगै
प्रोजेक्ट वगैरे आईवडील हो हो आईवडील ते ज्युनियर सिनियरच्या मुलांना कुठे काय एवढं कळतं, प्रोजेक्ट कसं करायचं काय बनवायचं? ते सगळं सगळं आईवडिलांनाच करावं लागतं आता.
तेच ना, पण मग ते आयत मिळाल्यानंतर मुलांना ते पचतच का पण असं म्हणजे त्यांनाही कंटाळा येतो आणि आयत घेऊन पण
हम्म, त्यांना हो हो खरंच आहे.
तेवढं हे नाही करत मुलं कव्हर मग.
कव्हर नाही करत खरंच आहे.
हम्म, आपल्याला वाट
तेवढं स्वतःहून मग कुठची गोष्ट करायला म मागत नाही मग त्यांना ते आई वडलांची प्रत्येक गोष्टी त्यांना मदत लाग
हम्म, आणि मग ते स्वतःवर म्हणजे अ जबाबदारीने कॉन्फिडन्सने कर तसं नाय ना मग ते, करत नाही हो हो, असं त्यांच्यामुळे ते थोडं आणि ते कसं अभ्यासक्रम पण मोठा येऊन जातो तो.
त्यांच्या वयाच्या याच्याने पहिले कसं खेळं राहायचं हे राहायचं मुलांना मग ते ते फ्रेश होऊन जाय
जायचं, खरंच आहे. पण आता, हो मोबा तेच ते मी पण आता तेच बोलणार होते. मोबाईलमुळे कसं मुलांना तर सगळा अभ्यास सुद्धा मोबाईलवरच असतो आजकाल. शाळेचा ग्रुप असतो त्याच्यावर अभ्यास पाठवला जातो
बरोबर
होमवर्क पण आजकाल त्याच्यावरच पाठवला पाठवला जातो सगळा हो हो हो
या याच्यातमुळे झाला तो कोरोनामुळे जास्त मुलांच्या हाताशी
हो हो त्याच्यामुळे आता टीचर लोकांना पण व सगळं काय पाठवायचं मोबाईल व पाठवायचं
सगळे अभ्यासक्रम वगैरे देऊन टाकतात
टाकतात हो हो हो नाहीतर कॉम्पिटिशन पण खूप वाढले प्रत्येक गोष्टीमध्ये त्याच्यामुळे कसं
हा कॉम्प्युटीशन मुलं मग त्याच्यामुळे येऊन जातात खूप कधीतरी की आपण कुठेतरी हे असं मनात होऊन जातं त्यांचं असं निग्लेट मला होईल का येईल का आणि आपल्या अपेक्षा वाढून जातात एवढं पैसा भरलेला आहे एवढं का इंग्लिश
हो नाही तेच होत आता कस प्रत्येक गोष्टीत पैसे फी पण वगैरे खूप वाढले ना शाळांची त्याच्यामुळे कसं मग आईवडील पण अपेक्षा ठेव की आपण एवढे पैसे भरतो शाळेमध्ये तर कसं मुलांने पण त्याच पद्धतीने लाब स पण तेवढा करायला पाहिजे काढले
तेवढ मास्क काढले पाहिजे ते कसं आणि आपल्या इच्छा वाढल्या का मग सगळ्याच गोष्टी येऊन जातात मग
हो नाही मुलं पण मग तेवढे असे हे नाही राहतो मन मोकळे राह नाही म्हणजे फ्री राहत नाही त्यांना पण थोडं प्रेशर येतं मग असं होत
प्रेशर येत बरोबर आहे हम्
त्यामुळे त्याच्यामुळे पण म्हणजे त्यांना टेन्शन येतं ना का पण आपलंणे अभ्यासाचं वगैरे खूप टेन्शन येत त्या लोकांना पण असं आपण म्हणतो मुलं करत नाही असं करत पण त्यांना पण प्रेशर असतं अभ्यासाचं वगैरे
खय ना
आणि सगळे मुलांची बुद्धी काही सारखी राहत नाही ना
राहत नाही खरंच आहे हो हो हो प्रत्येकाची आकलन करण्याची शक्ती म्हणजे अशी वेगवेग अस ना सगळच कोण खेळामध्ये हुश अस कोण अभ्यासात को चित्रकलेमध्ये कोणी असतात हो हो हो ते म्हणजे आई वडिलांनी त्याच्यात ते आपल्या मुलांमध्ये शोधलं पाहिजे त्याला त्याच्यात जास्त वाव दिला पाहिजे त्याच्यात त्याला आपण थोडं गायडन्स जास्त करायला पाहिजे असं म्हणजे कसं अभ्यास क अभ्यास धरूनच ते म्हण आपल्या आईवडिलांशी थोडं म्हणजे मत या नाने हा म्हणजे शे तात बोलतात मग सगळं सांगतात असं असं होतं म्हणजे जं घाबरून दडपणाखळी असे राहत नाही हो मग मुला
राहत नाही खरं येत ते ज त्यांना ते म्हणजे तेवढा टास्क पूर्ण करायचा आहेजे तुला तेवढंच करायचं म्हणजे तेवढं दळपणाखाली असतात ते
अस हा त्यांना मला एढं अभ्यास आज करायचाच आहे मला करावंच लागणार आहे मग आणि आईवडल पण त्याच्या मागेग लागून राहत कर रे कर रे असं करून हा तस होतं
अस अभ्यासक्रम बदललेला आहे पोरांच असं त्यांचं जे बालपण आहे ना
बालपण सगळं हिरावून गेलेय मुलांच ऍक्च्युली खरच हम्
त्यांना ग्राउंड राहिलं पोरांना
नाही काहीच नाही
अ खेळायचे प्रकार राहिले
नाही खरच नाही आता खेळाच्या प्रकार पण त्याला पण थोडस अ तिकडे फोकस केलं की म अभ्यासावर परिणाम होतो अस दोन्ही असं हे ना तस हम्म
खेळायच्या प्रकारे माहिती नाही
नाहीत म्हणून खेळतात हो हो हो
क्रेटच खेळत रातात
क्रिकेट हो आणि आता तर काय मोबाईल आल्यामुळे तर मोबाईलवररचीच गेम होतात जास्त मैदानी खेळे होतच हा प्रकार काय होतच नाहीे तस
म्हणून ना या मुलांना ना डोळं प्रेशर येतं मग पुढे मोठं झाल्या अजून
हो
कसं थोडसं फ्लेक्झिबल राहिले ना शरीराने मनाने मग मुलांचं थोडं ग्रोथ पण चांगली राहते
हो नाही आता मुलांना प करू शकतात खरंच आहे तर मुलां छोट्या छोट्या मुलांना म्हणजे अटॅकचे प्रमाण वगैरे वाढले ते का वेळेवर झोप वगैरे हा प्रकार त्यांचं काही होत नाही ना त्याच्यामुळे ते तस झोपत नाहीत हो हो खरंच आहे
खरं मुलांचं बारा तेरा तास चौदा तास मुलांनी झोपयलाच पाहिजे
पाहिजे खरच आहे हो हो हो हो हेच मुलांनी हो
हत्तवी अठवी सववी पाचवी पर्यंत तरी तेवढे झोप पाहिजेच
पाहिजेच खरच आहे मुलांना कारण दिवसभर ते खेळतात म्हणजे हे करतात तेवढं दमतात आणि तेवढी झोप घेणं गरजच आहे
एनर्जी नाही राहत ना मुलांमध्ये अशी काय करायची इच्छा
करायच हो हो आता तस हा हा ट्युशन लावलाय तो ट्युशन लावलाय ते ट्यूशन करण्यातच त्यांचा दिवस पूर्ण निघून जातो असं झालंय ते
आणि वेगवेगळे क्लास अजून याचा क्लास त्याचा क्लास कराटे क्लास आममु क्लास
प्लास हो हो हो त्यांच पूर्ण वेळ त्याच्यातच निघून जातं
सो त्याला त्याला म्हणजे ठरवायलाच नाही की मी कोणता खेळ खेळू शकतो
खेळू शकतो हा स्वतःहून त्याला ते खायला वेळच मिळत नाही
हा सांघिक खेळ पण खूप दिऊन जातात मुलांना
खरच हो त्यांच शेड्यूलच पण अस आईवडिलांनी अस ून ठेवलं असतं की तुला एवढ्या वेळात हे करायचं तेवढ्या वेळात ते कयचंय
हा असं बिंदास नाही जेत मुलं की आ आहेय बाबा आता आता एवढं वेळ झाला ना आता एक वाजला ना मी बिंद मस् मोकडा खेळेल
हो हो हो तसा नाही प्रकार रालाय
काहीतरी कुठेतरी आळतो असतो कुठेतरी जातो असं मु मुलांमध्ये याच प्रमाण जास्त झालेलं जंच
हा हा हो म्हला हा ठीक आहे ठीक आहे चालेल चला दिवापतीचा टाइम ला ना हा ते दिवा लावते आता हम्म हम्म हम्म ठीक आहे चालेल चालेल चाले हा
ओके बाय